हॅलो, नमस्कार.
हॅलो.
हॅलो, माझी आवाज येते? हो हो, तुमची आवाज येते.
हा हा, नमस्कार नमस्कार.
कशे आहेत तुम्ही?
आम्ही मस्त आहेत. तुम्ही?
मी पण छान आहे.
हा हा. बाकी काय चालू आहे?
काय नाही बस. आपली बाळाला मी सांगत होते की, जास्त टी व्ही नाही बघायच. तो पूर्ण दिवसच टीव्ही बघ ते आणि त्याला कितीही सांगू मी, कितीही बोलू, पण त्याला काय असरच नाही होत माझं बोलायचं ना. तो पूर्ण दिवसच टी व्ही समोर बसलेला असतो.
हम्म हम्म हम्म, नाही टी व्ही मधी म्हणजे बघणं बी हे आहे ना की, काय बघत आहे. याच्यावर पण ते आहे ना.
हों ते तुम्ही मी नाय म्हणत की तू टी व्ही ना टी व्ही नाय बघायच तू टी व्ही बघ पण ती असं ना क पूर्ण दिवसच टी व्हीच्या समोरां चिपकलेला असतो की त्याला हा फक्त ना ते गेम बघायची असती या त्याला कथोडासा वेळ झाला की तो रील बघायला शुरू क अं स अं स्टार्ट करतो मग रीली पण झाली की मग कोण क कोणते तरी ब्लॉग्स येतात मग ते ब्लॉग्स बघायला शुरु करतो मग हेच पूर्ण दिवस अस हाय असं हें हें सगळं चाललं असत मग त्याला मी खूप वरडते की ना अं न अं नाय बघ यच हे सगळं नाही बघायचं पण आजकालचे मुलहेंत ना ते ऐकतच नाय.
हो ना ऐकतच नाही म्हणजे त्यांच्यावर असं म्हणजे दिवसातून, चोवीस तासातून, दोन घंट ते एक घंटा असं हे जर का लावलं तुम्ही तर ते म्हजे बरोबर राहील ना त्याला.
बरोबरयं पण ऐकतच नाही ना त्याला खूप त्याला अं अं ओरडून पण सांगितलं ना की नाय बाळ नाय बाळा हे नाय ते चांगलं नाही तू जास्त नाय बघायचं पूर्ण दिवस नाय बघायचं फक्त दोन तास तू बघ या जेव्हा तू जेवतो या काही करतो तुला बोर झाला तर तू बघ तू म्हण तू म्हणा अं जेव्हा मी टीव्ही बंद कारण ना तो सात नंतर तेव्हा ते सुरू होऊन जातो. मम्मा मी बोर झालो, मम्मा मी बोर झालो त्याच्याकडे काय खेळायला हायच नाय. व बाहेर जाईल खूप लं खूप ऊन पडतय, मी नाय मी मला खूप घाम ये तर मी नाय मी नाय जाणार बाहेर
म्हजे खूप कारण देतयं असं.
हों त्याचे तर खूप कारणामे असतात की मला टीव्हीच बघायचं.
हां हां नाही त्याच्यावर आता आपण पर्याय काढू शकतो ना.
हों तेना खूप त्रास देतो की म अं मतलब मला ना बसू नाय देत मग मग मीला मला असं वाटतं की तू जा तू टी व्ही समोरच तू बस मग तुला काय बघाय तू बघ
नाही नां मग त्यामुळे डोळे बी खराब होता नां
हों डोळ्याबलं प्राणा ते पडतंय
हां आसर पडते ना डोळ्यांनांवर बी त्यावर आपण
तुमची पण मुळे बघतात का?
हां बघतात नां टी व्ही बघता म तर असं त्यांना म्हणजे आं एकच पर्याय नाही ठेवायचा ना की टी व्ही च बघा म्हणून आपण त्यांना अशे खेळ बी आणू शकतो नां. आपुण त्याच्यासोबत खेळू बी शकतो असं म्हणजे त्याच्यावर आपुण अनेक पर्याय काढू शकतो ना.
हों बरोबर आहे.
हुं म्हणजे त्याला जसं आवडल आता टी व्ही नुसार ते टी व्ही मध्ये काय बघतय तर तसं आपुण वैयक्तिक काय आणलं तरी बी होऊन जाईल ना ते.
हों बरोबरयं पण खा कधी कधी आपल्याकड पण टाईम नसतं नां त्यांच्या संघ सोबत त्यांच्या संघ खेळायला कोणी घरी आला हं आणि आमची तर काय आहे की ना अं शेजारचे जे मुळं असतात मुळं ते टी ते फोन बघतात ते. मग तुही मला सांग की ममा बघ ते पण फोन बघते, मला पण बघायच. आता घुरी आता घरी कोणी आला, कोही गॅस्ट आला. नि कोही माझी नंद कोही नंदवाय कोही आल मग तू तस बोलणार. कि मग त्याचा मुलगा पण बघतोय ना फोन. त्याचा मुलगा पण टी व्ही बघतोय ना. मग मला काय, म मी पण बघणार. मग मी त्याला सांगते तू तर आताच बंद केलय फोन टी व्ही. तुला परत पाहिजे तर हा तो बघ ते ना मग मला पण बघायच. हे आजकालची मुलांच आहे.
तो ना की त्यांच्या मम्मीसोबत बोलून अस होतय ते होतय. त्यांना बी बघू देऊ नका मग. आपण म्हणजे त्यांना अस खेळायला लावू. आपुण अस
मग त्यांना राग येतो ना की आम आम्हाला काय कशाला सांगतय. तुम्ही तुमचा बघून घ्या. तर अ आजकालची लोक ना अशी आहेत. कुणाला पण, ही ॲडवा्हाइस तुम्ही दिल ना की त्यांना अस वाटत की, आम्हाला हे ना जास्त ती शिकवतीय. तर हो त्याचमुळे ना काय काय बोलायचच नाही कुणाला. फक्त आपले हो
मग याच्यावर आपण म्हणजे दुसरा पर्याय काढू शकतो की बा टी व्ही बघूये मुलांनी.
मी का मी तर हेच मी काय करते मी काय करते, मी म्हटल ना बाहेर जाऊन ना ते वायफायचा बटनच बंद करून टाकते. हो हो हो तेवढ नाही त्याला समजत. मग तो येईन बाहेर. काय करायच थोडे वेळने परत बटन तेच आल्या पेक्षा ना त्याला माहितीये की बटन बंद करतात. मग तेला तेची यापेक्षा ना मी परत बटन दाबून घेते. त्याचे आल्यापर्यंत तर बटन चालू असतो. त्याला वाट अरे बटन तर चालू आहे. मग का टी व्हीचा वायफाय कशाला गेला. हा तो आतमध्ये जाय ना टीव्हीला बघायला की टीव्ही आला बटन तर चालू, परत बाहेरून टीव्ही ब मी अस करते टीव्हीच बटन ते वायफायच बटन बंद करून टाकते. हे सगळ करायला लागत हे लहान मुलांसाठी.
ते असं दुसरे गेम बी खेळत असेल ना मग की बवा चल ना बवा खरीला
हो मग काय करतात हे भांडण सुरू करतात. टी व्ही बंद झाल की मग सगळे ते मुल मिळून ते भांडण सुरू त्यांच. हे मला हेच पाहिजे तो तेच का खळतोय. मला तेच पाहिजे खूप त्रास मुलांचा ना, आजकालच्या मुलांचा ना खूप त्रास आहे.
हम्म हम्म हम्म नाही लहान मुलांच आता काय त्यांना म्हणजे थोड कळत नाही.
हो ते तर आहेच. त्याला माहित नाही ना की आपल्याला शेअरिंग करायची आहे. काही करायचय. त्यांना अस वाटत की, फक्त माझा माझा टॉय ते मीच खेळणार.
हम्म हम्म हम्म राईट राईट. म्हण त्यांना जर का चांगल असेल तर, ते आपल्याला परत आणायला लावता तेच टॉय.
हो ते ते खायच हे तर माझ्या संग तर रोजच. एक कुणाच्या हातात काय दिसल की मला पण तेच पाहिजे. त पाहिजे, तोच रंग पाहिजे. तेव्हा पूर्ण दिवसच माझ्या संग तेच असतं. रोजच अस अस नाही की एक दिवस आहे तर दुसऱ्या दिवशी नाही असणार. माझे रोजच आहे. की त्याच्या हातात हे तर मला पण तेच पाहिजे. हे रोजच नाटक आहे यांच. तुमची पण मुलं लहान आहेत हो माझा तर पुन्हा डोक्यात दुःखत अस स
हा हा हू हू आमचे त्यांना म्हणजे असं हेच नाही ना की थोडं तरी हे झालं की झालं चालू त्यांचं म्हणजे टी व्ही जरी बंद झाला तरी बी म्हणजे पूर्ण भांडे फेक काही फेक पसारा फेक हे
हो पसारा तर खूप खूप करायचं असत त्यांना सोफ्यांचे कवर कुठ आहे ते पिलो कुठे आहेत सगळ पेन्सिलच बॉक्स सगळं कलर सगळकडे काही ना काही पसरलेल असत बुक पेजेस सगळ त्यांच असच आहे अस वाट की कशाला ह्याना सांगितलं की तुम्ही खेळा मला तर असं वाटत त्याला मी म्हटलं ना की तुम्ही ड्रॉइंग करा ते ड्रॉइंग तर साईडला राहणार ती कलरच ते पूर्ण ती भिंत वरते सगळं कलरच असणार पूर्ण भिंतवर
आता आपुण बी लहान होतो ना तर त्यावेेळेस बी तेच म्हणजे आपल्याला आपल्याला टीव्ही नव्हतीच ना बघायला आता आपूण फक्त बाहेर खेळायचं बुवा मित्रा सोबत
हो आपल्या आपल्याकड ना खूप ती जागा व्हायची ना खेळायला आजकालच्या मुलांना ते जागा कुठे आहे ग्राउंड नाही काहीच नाही सगळे कड तर ते घर आहे मग मॉल उभे झाले आहेत बिल्डिंग आहेत मग त्यांना कुठंही खेळायची जागाच नाही आहे
हू जागा बी नाही म्हणजे आपल्यावेळेस कसं होत आपूण मस्त म्हणजे राहायचो बुवा खेडेगावात आपले बघा ना तुम्ही म्हणजे जोपर्यंत आपलं वीस वर्ष गेले नाही तोपर्यंत आपल्याला चष्मा लागलेला नाही काय नाही
बरोबर आहे मला तर आजपर्यंत चष्मा नाही लागले कारण की आम्ही कधी फोन टीव्ही बघि तलच नव्हतं टी व्ही पण हा हा बरोबर आहे फोन आपल्याला भेटलच नव्हत टीव्ही होता आपल्याला पण आपण तो पण जस थोडासा संध्याकाळी बघित
थोडं ते बी म्हणजे हा म्हणजे आमच्या खेडेगावात काय होतं बा दोघा चौघाच्या घरात मिळून एक टीव्ही होता तर आम्ही फक्त रात्री पाहाय जायचो जेवायचं च्या अगोदरन किंवा जेवन झाल्यावर एक घंटा दोन घंटे बस असंच बघायचं आम्ही म्हणजे मग बाकी दिवसभर पूर्ण मित्रासोबतच खेळायचं हे
हो बरोबर आहे पूर्ण ते ग्राउंड मध्ये खेळायचं पण आजच्या मुलांना ना ते पण सांगितल ना की तुम्ही खेळा मी त्यांना सांगते की आम्ही लहान होता मी असं खेळायचो तसं खेळायचो त्यांना सांगितलं ना ते त्यांचं भांडणं सुरू होतात की ह्यांनी मला टच केलं ना हे कशाला राज्य देतायत पहिला मी देणार आहे हे मला कशाला मला पकड ते मी पकडणार हेनी मला हे का केलं ते का केलं ते खूप कंटाळ हे काय आहे नाही यांना खेळता पण नाही येत
हा खेळता येत नाही मग त्यांना सोपे सोपे गेम सांगायचे बुवा लपाछपी खेळा असं खेळा तसं खेळा लपायचं मी शोधतो
चिटिंग हा तो चिटिंग करत तो नी मला पाहिलं मी कुठं लपू
मग त्याच्यातच मजा येते ना की आपल्याला बी त्याच्यातच थोडा आनंद भेटतो तो ना
हो फक्त माझे फिंगर क्रॉ हो फिंगर क्रॉस असता माझे हे कधी मोठ ठेवणार तर कधी हे ना मला त्रास ज त्यांचा कमी होणार, आहे त्यांचा टी व्ही
तो मात्र नंतर आपल्याला वाटतं की यांनी हे करावं, त्यांनी हे करावं, लहान लेकरू असावं घरात. हा. ना, हाऊ ना ते तर आहेच की,
हो... बरोबर आहे. तुमची पण मुलं आहेत लहान का मोठी झाली आहेत?
नाही- नाही आमची मुलं सध्या नाही आहेत, आम्ही छोटे आहे थोडे.
हो का अच्छा- अच्छा -अच्छा,
म्हणजे अजून लग्न विघ्न झालेलं नाही.
अच्छा-अच्छा -अच्छा- अच्छ ठीक आहे, ठीक आहे, माझे दोन आहेत. हो माझा एक मुलगा आहे, एक्सपिरियन्स आहे हा ते तर आहेच. मला एक्स मला खूप एक्सपिरीयन्स आहे, आमचा जॉईट फॅमिली आहे ना तर मला जास्तच एक्सप एक्सपिरियन्स की कसा होते ते बाळांचा, सगळे एक हो.... ते खूप त्यांचे भांडणं सुरू होतात त्याचे अ अं,,
ते बघा, हे बघा म्हणजे पूर्ण, पूर्ण डोकं दि दिवसभर हे होऊन जाते पूर्ण.
बरोबर आहे, माझा पुरा दिवसच माझं ना असं जातो की, कधी रात्र होणार, ते कधी झोपणार तर मला शांती मिळणार . म्हणज पूर्ण दिवसच असं जातो की, की बस आता हे झोपू- झोपू म्हटलं ज टाईम मी पाहत राहते की, हा आता इती वाजले आता इती इतके वाजले ते आता जो हा नऊ वाजले, साडे नऊ वाजले, की बस मग त्याला झोप पायचं मग तुम्ही जा आता झोपा मला मला पण शांती द्या. असा आसतं, यांच्या संग. चला तुमच्या संग बोलून मला खूप चांगलं वाटलं.
हूं.. हूं.. ओके.
चला ओके-ओके, ठीक आहे.
नमस्कार ठेवतो.
नमस्कार, नमस्कार.
तुम्हांला